या
हो आलाना आवाज नमस्कार म्हणल नमस्कार काय चाल
काही चालं कायचं पावसाचा आरामच चालू आहे सध्या
हम् तुमच्याकड आमच्यापेक्षा जास्त असेल पाऊस चांगलाच पण आमचे कसं
हा नाही नाही जरा जवळपास दोन दिवसापासून उघाडलाच नाही ना सारखी रिपरिप चालूच हाय आवाज येऊ राहायला का तुम्हाला हॅलो
हम्म हम्म